हॅलो. झोपली.
हम्म् नाही ओ आता कुड झोपात्याय. त्या दिवशी शितल ताई ताई साब आल्या होत्या ना. शितल ताई सहज आल्या होत्या का त्या दिवशी
हा अवंतिकेला भेटायला आले होत्या.
हा हा त्यांना म्हटल देत जा म्हटला कधी कधी गावात पण दर्शन त्यामुळे सुट्ट्याच राहती नाई. तुम्ही मळ्यात गेले होत जाईल तुमची भेट ह
हा दिम जवळच आहेत
हा अ.
तुमची नामची नाही लवकर व्हायच्या आता.
येत जावा मळ्यात.
तुम्ही नका येत जाऊ मळ्यात
म येऊ ना आम्ही पण येऊना.
टोटल तेज ना वन हे तुमच्या नाही मळ्या मध्ये जागा बांधायला.
म् नाही ओ दुसऱ्या गावाला वाटत काय माहित.
हम्म् हम्म एवढी एवढीच जाड ये ह्यांच्या पेक्षा ते आधी हे करत्या ते करायला गेल का अच्छा
आणि ते चांगल
हा ना माहती एकदम मोकळ वात वातावरण राहतय मग कोणाच टेन्शन नाही काही नाही.
अजून काही दिवसांनी आपल्या या गल्लीला सुद्धा खूप गर्दी होईल.
करदी होई म. होई हई म दुकानात बसून मग ब्लाऊज शिवायचा कंटाळायच येतो ना.
हा तसं मग मी आता घेतच नाही.
तुझे पणेश्वर
नाही माझेच शिवतेना
नाव कळबाई
सुट्टीच्या दिवशी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा
एक- एक शिवायच मग काय शिलाई किती माग आहे बाहेर द्यायला
मग अडीशे चा पुडाद.
आणि ते दोन तीन चार
शेवगा
हम् ह काय झाले मित्र आलाय काय कराले काय मायेत अभ्यास मोठा त्यांच्या जोरदार अभ्यास
हा चार तास घ्यायला लागत असेल का?
हम् समजत नाही ना अजून एवढे ते इंग्लिश शब्द. पुर्ण त्याला सांगायला लागत काय कर क त
ओळख का असचं काय कोणीच सांगत नव्हतं
हा ना आपल्यास कोणीस काहीच सांगत नव्हतं. म्हणत अंस राहिल आपण तुम्ही अभ्यासात करा आणि ते डबे 'खा नाही तर खाऊ नका
काही करा.
कोणी डबी पाध नव्हते आणि दफ्तरही पाध नव्हतं
हा -हा घरचे डब्बा द्यायला एवढे सिरयस राहत नव्हते. भाजी-भाकर जे न्यायचं जात ना ह तच. नाही पण आता
हा ना आता बाळाला तीच भाजी फेवरेट भाजी त्या बाळाला पोटभर जेवून येईल म्हणजे आम्हाला तर आठही दिवस भेंडी दिली तरी चालवते.
आ भेंडी लय आवडते ग.
हम् भिंडी पण करायची तर मसाल्याचीच करायची त्याच्यात मिरची -बिरची नाही टाकायची मग ते
हा का हम्म- हम्.
यकस. सकाळीस तो सातवीस ला बस येते त्याची वॅन येते. हम.
हकू.
चाल तूठाय झा ना ते
हा.
टि व अससची ग.
तोटात खपन
ना त्याला साडे सल उठूनते ते म सल उठते त्याला साडे सल उठोते.
ह- ह.
त्याची आंघोळ होस तरी त्याचा डबा होतो मग ल ट्रॉफी हा नाही मग मी करताना मग सगळ्यांच पीठ भिजवून ठेवते
हा म्हणता डबल -डबल मायची गरज नाही.
हा विजात आहे पण चांगलं मग ब पीठ भिजून ठेवायच त्याची टाप्याची भाजी करायची
ह हां
भाजी काय त्यानार पुडपायची चिरून चालून ठेवायची सारी का ती ती भाज्या टाकून मग तिला मदरली ख ती पोळ्या मग
ह
आम्ही जातू दुवायला माहेतो
झाडजोड पण राहते ना
हा मग माग मग ती पोळ्या करून भांड्यावरून झाडझुडगती करून मग
हम् हम
झाडझुडे कधी कधी सारीखच करती भाज्याशीचोस्तो
हा हा
एक एक बाज बत त्या पोलीच्याच कपडे्या राहते आणिक पंचेचाळीस लनटरचा टप भेलाचाच राहतो
ह
हम्
पोरी जग
माणसांची एका बाजूलाात आहे प ह
आज पण जायल त्याका मळत
हा असं हिरच माहत म्हटलं तिडच धुवा आपण मोगर साबण सर्व माळतच होत त्यांना म्हटलं थांब येो पटकन दऊन म्हटलं आपण मग भांडे वगैरे तशीच ठेवले ते मी मळतून आल्यावर आवरलं ते
तिकून आ लोकंटाना पण या आवरायचंय ना
हा काय अगं मग कररी एक दीड तास बसूनच राहिली मग तेी भांडीण किचन आवरलं
तेच तर मनातून आलं कंटा असं प
मग तिथून आलं मग म्हटलेलं टाइम झाला म्हट चला घ्या भांड्यावरून भांडे किचनावरून घर जाडून खर्च्या बिरच्या पुसून मगवा घे
हम्म हम्
बसलं का बसलाच माणूस मग कंठाळ येऊन जात
हा तेच तर
तुमची नाही का आता भांड्यांना बाई
नाही आता नाहीे आता कसं स््रियांन पण मोठा होऊन गेला मग काय दोघींना हँडल होऊन जातं सगळं
अ हा
हम्म
ध्या कचे भंडे दोघ बस होत असल ना
नाही जे सकाळचा स्वयंपाक करते ना मग ज संध्याकाळचा स्वयंपाक राहत नाही ना
हम् हम
म्हणजे ज्या संध्याकाळचा स्वयंपाक राहत नाही ती संध्याकाळी भांड ग असते
बरे काकुणी भारी मीयम लावली
हा वंकायता
मग तू तुम्ही मी होत ना
हा
ते काय
परत तू एवढा केला मी एवढा केला असं पण नाही
हा त त्या आतल
मजे सकाळचा स्वयंपाकते ति ना किचन भांडे स्वयंपाक मून घ्यायचा चहा पाने
उशीर
कपडे मग बरोबर आवरून ना
हा मग काय या कोणी मधलं कोणी बाहेरच इतकंत आवरत
हा यत कातावल मग
एकाच कामाला सगळ्या अडकून बसल्यावरती कामही हो
नाही हो ते उलट अटकून पडत आहे माणस
माणूस वगूच पडून पडत त्याच्यामध्ये
तेच तर कामही आवरत नाही तर आणि दमल्यासारखंही खूप होत तस ख्याले काम केलं
नाहीधर्मु नाही आहे ना का क भाजी पला आणायला गेली होती का
अ कधी परवा का तेरवा गेली हो ती
ला आज नाही गुरुवारी सणू आता आम्ही पण
हम्म नी पलपका मागे तीनशे रुपय ेते एवढ एवढाच येतो ह
करा काही वांगेन बटाटे तीस तीस
हा आम तज वांगे बरा भेंडीच करेल होती
म आता तज भाजीलाच काय नव्हतं मी भेंडी केली शेवत्या डब्याला ते हो तन डयरेक्ट म कडा कादा केला सुक्खा कादा
हम्म हम्म
त्यात म्हटले आता नान ते जाणार आहे बाहेर जेवन करायला महिन्याला गेले होते
हा हां
म्हटलं मग ते ज्यावेला जातील बरोबर का तोघ तिकांचं काम होऊ जाईल
हा दोघा तिघांपरतं काही केलं तरी होन जात
हम्म संध्याकाळी प मस्त बररी आहेल वांगण ज्वारीच्या बाकरी
हम् हम जळीच्या पाखर ग आस बर अस ना
हा
तुमचं चिकन गुनयं हात पायाजून नो का त्या कां
नाही आता पण थोडासा आशक्तपणा वाढल्यासारखं वाटत
ह आबाट आल्यावर का
हम्म पण एवढं नाही पाहिल्यासारखं नाही होता एवढा त्रास
कारण म भरपूर दिवस झाले ना त म्हण
हम्म आता एवढं नाही जाणवत नाही एवढं काही पण मग संध्याकाळचा हात गेला ना अजो एखाली अडकला ना तर डार कशा मुंग्या यायचा बधीर पडत होतो हात हम्म अस येलबत म्हणजे जॉईंट बा कि ना
हम हम
तेवढ मुंग घ्याच डायरेट अस खालीच होत नाही अडकून राहत डायरेट
ह नाही आम्हाला एवढ्या झाला होता ना जास्त दिवस फक्त मम्मींचेच हात दुखायचे बोटा दुखायचे आता त्यांचे पण बंद झालेय माझं नाही माझं हा त्याच्या मग जास्त दिवस दुखला तो
मला म्हणजे दीड वर्ष माझ्या हातपैक्ष सुजलेले होते
बापरे किती डेंजर ठाण करतात
मग बरं असं ऊन पडलं ना असं व्यवस्थित वाटायचं पूर्ण आता कस आपण लेर्या असं वाटायचं आणि असं थोडसं वातावरण झाकळलं क संध्याकाळचे लगेच हात फुगून यायचे
बा बर बरं ते आहे चिकन कोुंड्याच दुखायला लागला का ताप पण यायचा ना
हा आणि मला अे ना ताप यायच आणि झोपली लागायची मला पण मग झोपलं का पायावरती त म्हणजे असा अथुणाचा स्पर्श जरी झाला ना पायावरती तरी त्रास व्हायचा असर छण पयचे हातपाय
हा मला डेंजर दुख ना माहिती तर कोणालाच भाऊ नाही यांचे पण पक्के दुखायचे
डेंजर होत काहीच हात म्हणजे र कमी भांडी उचलत इथे नाही
हा
मी तर म्हणजे कोणाला होऊ नाही बाई असं विचार कोणालाच
मध्येच तर ह म्हण त्या वेळेस सगळ्यांना एकट चालू आहे
अ
ह सगळ्यात आधी पप्पांना झाला होता व त्याच्यानंतर मला झाला नंतर यांना झाला मग मम्मीईना झाला
को श का होता आणि कि का मध्ये त्या
तुमजे मग करायला वाटतात
कमिती
तुमचे मस्त आले वाटतं
हो आमच्या मिस्टर यांचं खाण एवढ लक गा आगडले राहतोय
हो
ह ना
लाचच ना
गिरनारकडचा गिरनारचे लोकच तशी
हा का आता आपण पण घेन मतोच ना लो
का फोन आपण खुद्द गिरणारचे नाही का आणि म अर् अर्ध अर्धा आपला वाटा तिकडे पण अर्धा इकडे पण
हा ते तर आहेयच
असा आपण डायरेक्ट दोन्कडे मानायच अस नाही हकच गाजू शकत नाही दोनहीकडे पण सोडू शकत नाही आहे किती वेळ चालू आहे
दहा एककेच आहेत चला करा म्हण परत करा
आता जाऊ ते पाोरगी आली पाहते दहा एक मिनिटं मग करू संध्याकाळी ते तुझे पण गे करून पटपट मग नाही तर काय परत नाही कं्प्लीट झाल्यावरती प्रॉब्लेम व्हायचा
हा हा चाला ना
ह चालेल चालेल
हो हा ह
होयच त
ह
ह ठीक म